हो
हम हो येतोय मॅडम आवाज
काय चालू आहे तुमचं
नाही म आज गरोदर माताला भेट दिली आणि म भाजीपाला लागवडसाठी आणि चार जण घल्या
बरं मी चार दिवसापूर्वी तुम्हाला ग्रुप मधे सूचना टाकली होती बरोबर म तुम्ही तरी सुद्धा ते सूचनाकडे बघत नाही लक्ष देत नाही जर काही अडचण आली असेल तर किमान फोन सुद्धा करत नाही तुम्ही का असं करता म्हणजे आज मला नाशिक हून त्या मॅडमांचा पुन्हा एकत तीन वेळेस फोन येऊन गेला आज माझ्या सुट्टी होती
हो का
हा आज माझे घरचे काम होते एकत भरपूर ते करायचे होते ते काम सोडून मी तुमचे काम करायला घेतले म्हणजे किती कमाल बरं
आता काय करायचं मॅडम चुकलं
तुझ्यासोबत अजून जे होते त्यांचं पण असंच केलेलं आहे का
नाही माझं पण तस झालं नाही कोणाचं
तुझ्यासोबत पवन दादा होते हा आणि राहुल दादा होते बरोबर आणखीन कोण होतं त्या दिदीचं नाव काय
हि प्रियांका आणि हो तीन पण करते आणि पण अश्विनी तिचा पण मोबाईल बिघडला हा
अश्विनी
हो
प्रियंका आणि अश्विनी दोघांचं नाव दिलं होतं का.
हो दोघांचं नाव दिलं होत.
बरं ठीक आहे चालेल तपासून बघते मी एकदा पण किमान अडचण आली तर एकदा फोन करून विचारायला काही हरकत नाही ना. मग म्हणजे जोपर्यंत मी फोन करून विचारत नाही तोपर्यंत तुम्ही मला तुमच्या अडचण सांगत नाही. ते सुमित्राची नाही नाही ते नाही सुमित्राची पण अडचण होत होती. तरी सुद्धा तिने अजूनपर्यंत सांगितलं नाही. आता त्या गोष्टीला पंधरा वीस दिवस होऊन गेले बरोबर ना. हा मग वीस दिवस होऊन गेले तरी सुद्धा कळवत नाही आणि मी आज विचारते मला सांगतात कि असं असं प्रॉब्लेम आहे हे होत नाही मॅडम म्हणे म्हणजे मी विचा विचारलं नसत तर मग सांगितलंच नसत का मी त्यांच्या कडे गेली ना दोन दिवस
हा सांगायला पाहिजे होत मॅडम
त्यातल्या त्यात काही मुलींना तर म्हणजे ते मिळालेलंच नाहीय. काम काम मिळालेलं च नाहीये तर मग त्याच पण मला नोंद करून द्यायची ना तुम्ही किमान ही व्यक्त ती आहे इला काम मिळालेलं नाहीये मॅडम मग इचं कसं करता येईल.
हो.
म.
त्या प्रियंकाचा पण फोन लागत होत
आणि हे तू जमा कधी केलं होत सगळं तुझं ते कार्य तपासत आहे असं येत आहे पण मग जमा कधी केलं होत.
ते फोन झाला का सबमिट करत होते मी
अच्छा चालेल ठीके बरं मग अजून दुसरं कामात काय चालू आहे तुमचं.
हेच. यादी तयार करत होती मी भाजीपाला लागवडची आणि ज्या स्कंदा माता गरोदर मातांना आज विजिट देली.
भाजीपाला लागवड मध्ये काय मिळणार आहे समजलं काय तुम्हाला
हो आणि वांग्या ची रोप सातशे झाड देणारे सांगितल त्यांना सातशे रोप आणि भेंडीची अ ह भेंडीचं बियाणं देणार अर्ध्या एकर मध्ये लागवड करायला सांगितलं त्यांना
पण मग त्यांना असं जमीन सोडायला लावा बर का नाही तर मग अ जमीन सोडणार नाही लागवड करून घेणार पाऊस आल्या म्हणून आणि नंतर म्हणतील कि आम त्याच्याकडे जागा राहिली नाही मग ते बांध बांधला लावतात तर असं नको राहायला पाहिजे मग
तेच सांगितलं त्यांना बांधावर नाही लावायचे म आम्हाला केव्हा
बाग आहे ना परस बाग तर त्याच्यासाठी पण तुम्ही जे पण लाभार्थ्यांची निवड करणार आहेत तर त्यासाठी त्या लाभार्थ्यांच्या अंगणामध्ये जागा असायला हवी किंवा एकदम जवळच शेत असायला हवं जिथे त्यांनी लागवड केलेली पाहिजे.
आता परत यादी करायची का मॅडम?
हो मग त्याची पण यादी करायची आहे ना. हो परच बागचीपणी यादी करायची आहे पाचशे लाभार्थी घ्यायचे आहेत आपल्याला मग, किमान प्रत्येक सी आर पी ना तुम्हाला पन्नास पन्नास तरी लाभार्थी येतील
हां, चालेल.
हो आणि त्याच्यामध्ये पण अशेच घ्यायचे ज्याच्यामध्ये अ स्तनाम माता आहेत घरामध्ये गरोदरमा ता शक्यता थोडं कमी करू दर माता आठव्या नवव्या महिन्याची असेल ना तर तिला घ्या. आणि स्तंदा माता असेल तर तिला घ्या किशोर वयन मुली असेतील तर त्यांना म्हणजे किशोरवयीन मुलींचा नाव अणका घेऊवर काय यादीमध्ये, त्यांच्या घरात व्यक्तींची नाव घ्या, महिलांची वैगेरे, नाहीतर मागच्या वेळेस तुम्ही आशा चुक्या केल्या कि, किशोर वयीन मुलींची पण नाव टाकून दिले त्यांच्या घरात त्यांची वाहिनी हो तिथं तिचं पण नाव टाकून दिलं आणि एका घरात अशे दोन-दोन व्यक्तींना देऊन दिले.
घ्यायला पण नत लोकं तयार नाही होते ना जेव्हा वाटप केलं तेव्हा सगळेच मला पण पाहिजे, मला पण पाहिजे असे गोंधळ घालत होते.
मग तसं आता सांगायचं की मागच्या वेळी तुम्हाला म्हणा हो मागच्या वेळीस जसं तुम्हाला वाटप करत म्हणजे जेव्हा विचारत होतो तेव्हा तुम्ही नाही म्हटले आणि जेव्हा वाटप करत होतो तेव्हा तुम्ही मला दे, मला दे अस जर करणार, तर मग नाही मिळणार म्हणा तेव्हा माझ्या कडे भांडायला यायचं नाही स्पष्ट सांगायचं. असं करायचं, हम्म आणि परत ना आणखीन काय करायचं की तुमच्या जेवढ्या पण अंगणवाडी आहेत ना, ज्या अंगणवाडी मध्ये लावायची जागा आहे तर त्या अंगणवाडीवाल्यांना पण द्या तुम्ही.
हो.
अंगणवाडी सेविकेच्या नावाने द्या, त्यांना पण छान परस बा करायला लावा, आडोसा काहीतरी घ्यायला लावा त्यांना एकतर पण परसबाग त्यांची पण चांगली टिकवून ठेवायला लावा म्हणजे ती दाखवता येईल ब. तिथल्या तिथे
हो.
ती अंगणवाडी चार तिथे पण चांगली जागा आहे ना. अंगणवाडी क्रमांक एक आहे, तिला पण जागा आहे पण, रस्त्याव र आहे ती आणि पुन्हा ती शाळेच्या जवळ आहे, हो कंपाउंड
शाळेच्या जवळ आहेत ती, तिथली मस्त येणार ना अंगणवाडी. क्रमाांक चार ला
हो, हो, तिला कंपाऊंड पण आहे ना, अंगणवाडी चारला.
हां.
आणि इकडे ती अंगणवाडी तीन ते पी एस सी च्या म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याच्या पाठीमागे जवळ आहे ती.
हो तिथं पण हो. जागा आहे पण कंपाऊंड, कराव लागेल.
मी तर कंपाऊंड बघितल होत वाटतं ती
नाही तेवढ्या पपुरतं ते गेट आहे अर्ध मग उ असंच आहे अपूर ना गेट आहेत. त्याचा मूड नाही तर आं तिथे एक इमारत होती ती पाडली होती ना, शाळा होती ते त्याच्यामुळे
आपली ती अंगणवाडी सेविका आहे एक नंबरची तिच्या घरी पण परत बाग लावता येईल ना त्यािच्या मागे पण मग दाखवायला त्यांचा ते वापरायच्या जागा तिथे हा. आणि ती मागे आता एक अंगणवाडी ते आहे तिची अंगणवाडी सेविका अ रिटायर झाली, तर तिथे पण त्यांच्या काय आहे का लावण्याची जागा म्हणजे असं ते याच्यावर चढतील बॉप वेली वगैरे.
हा त्यांच्या घरी पण नाही तेवढा जागा नाही. वेलवर्गीय का?
हा अंगणवाडीच्या बाजूला अशा चारी कोपऱ्यांना जर बिया लावल्या ना ते गिलकीची, दोडकीची, दुधीची तर त्या बिया अशा वरती चढतील किमान ते तरी त्यांना लावता येईल असं बघा तिथे.
हम्म.
हं. मग ते डुकरं वगैरे येतात ते सगळे नासदूस करतात. त्यात काटे वगैरे टाकावे लागे आणि अशा मस्त दोरी बांधून द्यावा लागेल. हा त्याच्या हं आणि वेली चढणार मस्त मग वर.
हो मी म्हणून थोडसं वेलवर्गीय भाजीपाला पण टाकायला लावलेला आहे ह्यावेेळेस. कारण की मग ज्याच्याकडे जागा नाहीये, जे मग शेतामध्ये लावतात ते रोप तर त्यांना वेलवर्गी दिलं का त्यांच्या घरावर पण चढवतायत. ना कोपऱ्या कोपऱ्याला जर लावून दिले तर.
हो घरावर पण चढवता येतात.
येतात ते, मग हं फोटो काढायला पण अडचण येते. मग तुम्ही ह्या वेळेस ती अडचण तुम्हाला नको यायला पाहिजे मागच्या वेळी तुम्ही बघितलं होत ना, तुम्हाला किती लांब लांब फिरावं लागलं होत.
फिरावं लागलं मॅ किती एका दिवसाच काम दोन तीन दिवस लागले.
बरोबर एक तर मग त्या हिशोबाने असेच घरं बघा की ज्यांच्या पुढे मागे जागा असेल, ते तिथे लावू शकतात असं म्हण जे आपण दहा पंधरा रोप देतोय व वांगीची त्याच्यामध्ये त्यासोबत हे वेलवरर्गीय पण आपण टाकतोय.
हा.
ह असे घरं बघा.
तसे जे जिथं जागा आहे ना तिथंच लावायला सांगणार आता.
हा तिथेच लावायला सांगायचं आणि जास्त लांबच जर असेल ना तर द्यायचं नाही. डायरेक्ट.
हो कंपाऊंड वगैरे करायला सांगणार त्यांना आणि म मग बियान देणार.
हा विनाकामाच्या साड्या असतात, तर त्याच पण कंपाऊंड होऊ शकतो. काटे ओढून कंपाऊंड होऊ शकत.
हो ना.
बर. ती अंगणवाडी एक नंबर आहे ना, तर तिची पण पाठीमागची जागा वगैरे आहे चांगली थोडी शी व्यवस्थित स्वच्छ केले ना तर वेलवर्गी लावता येतील त्याच्यामध्ये नाही तर मग काय करायचं माहितेय का? गोणी घ्यायची ज्यांच्याकडे जागाच नाही ना सुरे हा तर काही सिमेंटच्या आपल्या गोण्या असतात पडलेल्या आहेत छोट्या छोट्या त्या भरून माती आणायला लावायच्या आणि त्याच्यामध्ये बिया कोसायला लावायच्या. घराला लागून आणि त्या वेलीवरती चढवायला लावायच्या. तिथे लागून जातात बऱ्याच एकतर वेली पण.
होऊन जातात ना वेली गिलकीयाची भाजी तर चा चांगलं गिलके पण छान येतात मग. अे वेल व हम्म त हो आणि मागच्या वेळच ना मॅडम ते कारल्याच्या बियानं उगवलंच नाही म्हणून सांगत होते
हो मागच्या वेळेस कारलेचं बियानं कोणाकडेच उगवलं नाही म्हणून मी कारले नाही सांगितलं सरणा म्हटलं कारारले देऊच नका आणि जिथून मागवले होते त्यांना सांगत तसं की ते बियाणं उगवलं नव्हत तर मग ह्या वेळेस उगवलं नाही तर आम्ही पैसे वापर वा असं म्हणून
हा ना
हम कारन की कारले म्हणजे मागच्या वेळी ना कोणाकडेच नाही उगा उगले
हो नाहीच
काही रोप नाही जगलं त्याच्यातलं
उगला सु नायेत
बाकीचे सगळे छान जगले होते
हम्म आता आधी सर्वे करायचे जागा उपलब्ध
हा तुम्ही अगोदर बघायला म्हणजे तुमचं थोडस कष्ट वाढेल पण थोडं फिरून सर्वे करूनच घ्या तुम्ही आणि त्यानंतर नाव कमी होतोय तर बरोबर आहे
नाही तर फोटा काढायच ह नाही ना अजून तर एक एक दोन दोन थेंब पडले पावसाचे तेवढेच हवा सुटली गेला पाऊस हा नच नाही पण ना कुठं तुम्ही धुळ्याला आहे का हा सुट्टीवर ह त्याच्यामुळं
सुट्टी घेतली होती ना ग काम होते उद्या परीक्षा होती त्याच्यासाठी मग
अजून एकदा म परीक्षा चालू आहे तुमची कसली मॅडम
हो माझी नेटची परीक्षा आहे
हा नीट ची का